हॅलो.
बोल.
हा, यायलं ऐकू?
हम्म, यायलय बोल.
आ, काय प्रॉब्लेम याय लागलाय ग तुलाच?
काय माहिती काय व्हायला लागलंय, ते असं का हुइत असंल?
आमचं काय नाही बाई. मग तुझ्या मोबाईलच काय प्रॉब्लेम आहे काय बघ.
मोबाईलचा काय प्रॉब्लेम असतोय गं.
पाच केलो मगापासून, त्यावेळेस कायच व्हायलं नाही.
तेच म्हणालोय मी पण.
तू लावतानाच काहीतरी व्हाय लागलंय तेे.
हम्म.
असूदे सोड, बघ म्हणं.
आ
असूदे सोड, नंतर बघूया.
अं.
अग ते मी म्हणालतो, अडीचशे रुप ये मध्ये
काय ते?
अडीच रुपये मध्ये जेवणपण देत्यात तेनी?
मटावर जेवण असतंयच गं, दोन टाईम.
म्हणजे फ्रीमध्ये असं?
फ्री मध्येच असतो, सकाळी नाश ता दुपारी जेवण, संध्याकाळचं जेवण.
असं हाय?
हम्म. हम्म.
अं चांगलं आहे की गं मग.
हम्म.
मला बघायचं आहे गं, मी जायलाच नाही एकदा पण.
चलकी घेऊन जाते.
आता तू इकडं आल्यास आणि मला कोण घेऊन जाणार?
जाऊया चलकी.
आता कधी बाई?
आत्ता कधी म्हणजे?
आधी बोलली असतीस, मला सुट्टीपण हुती.
हम्म, शनिवार रविवारी जायाचं.
बघूया घे. तुझं झाल्यावर तू तिकडं गेलीस की मी येतो.
हं.
किती दिवस थांबणार आहेस?
त्या डिलिव्हरी झाल्यानंतर एक दोन तीन महिने.
हा हा.
हम्
रूम तेन बघशील का नाही ग तिथं एक.
कसली?
रूम गं अशी स्वतःची.
हम्म, ते हायगं बघितलेलं सोड, खरं तोपर्यंत हे पण झालं नाही नव्हं, लोन पण पास झालं नाही आणि हे तोपर्यंत हे झालं की. त्यामुळं दवाखान्यातलं तेन म्हणून हे राहीलच.
अं ते रेंट केवढं द्याय लागतंय बघ.
हम्म. खरं तर त्या वेळात लोन पास झालं असतं, तर ते झालं असतं गं. तेवढं हेपण व्हायला पाहिजे ना.
आपलं असलं की बरं असतंय ते.
अं झालं असतं सोड ते एक दोन वर्षात फिटूनपण गेलं असतं.
हम्म, ठीक हाय फिटायला फिटतंय लगेच.
हम्म, झालेलं ग खरं ते कसलं तिथला, म्हणजे तिथल्या कुणाचा तर असं हे पाहिजे ग.
ह
रहिवाशी, रहिवाशीच हे पाहिजे गं, तिथलं म्हणजे प्रूफ पाहिजे कुणाचं तरी म्हणजे हे पाहिजे, काय म्हणतात त्याला?
सहमती.
सहमती नाही ग, असं तिथं लोन पास व्हायला की नाही, कोणाच तरी म्हणजे तिथल्या रा तिथं राहणाऱ्या आधी घर कुणाचं असतंय की नाही तिथं राहणाऱ्या माणसांचं हे पाहिजे. सही लागते तिथं, साक्षीवर साक्षीदार म्हणून.
हा हा.
तर ते लोन पास होते नाही तर होत नाही.
हम्म कोण होईत नाही साक्षीदार आता. तुम्ही पैशे नाही भरला असात तर त्यांनास मी पकडत्यात म्हणून
हम्म, म्हणूनच की नाहीतर मग ते झालं असतं. व्हय व्हय.
कोण पाहुणे आल्यात काय?
अं.
कोण पाहुणं आल्यात काय म्हटलं.
पाहुणे नाही मीच दुसऱ्यांचा तल सुरती नाही घेतला असतं की पैशे पैशे द्यायचा द्यायलीत नाही तुला शंभर दरस ते रुपये कोणाला मला माझ्या अंड्यास न कोण दिले विचार तिला इथंच आहे मी कोण दिले विचार तिला पक्का भाऊजीकडे जा तिथं तुला दिलास आं एक ट्रेन आहे फक्त शंभर रुपये ट्रे नाही आहेत पैशे नाहीत हिजा फी आणि कुठं काय कार्यक्रम करताना हिज्या मामाला घ्यायचं नाही. शहाणा पैशे देत नाही. आता ते ह्याला गेलेलं कंगराळीला तिथं पैशे घातले गिफ्ट घ्यायला ते पैशेच द्याय नाही. ह साइ विचार जा की मग आणा दाखवून आता इथं जा की काय विचार आहे? हॅलो
हम्म बोल.
हम्म.
दुसऱ्यांच्या कुणाच्यात येऊन बस
घेऊन ये म्हणाला आमची घ्याना जाऊ म्हणून होय न वय गं. हम्. अंडी आण्याला लागलो म्हटलंयावर ही आणि म्हणाले म्हणलं आमची बी आणा जााऊ म्हणून. चांगला घ्या आम्हाला. येऊ द्या यायला वाटतंय. ह... सांग की आणि म्हणून बघ सांगायला आली नाही आणली मी तर. शंभर रुपयेचे केवढे येणार आहे ते किती ला एक ट्रे? एक अंडे विचारनं विचार करायचा. . .
हॅलो.
हा बोल.
बोल गं एवढा आवाज दंग्यात बसल्यास.
तिने केवढी सांडली ब, चंदानाने केवढी सांडली गं ही. हम्म हम्म. कुठली वाडतय गं गावटी आणली राहू दे.
त्यांनी किती तर आणू दे तू बोल गं.
बोल.
कशाला शांत जागे बसायत नाही जाऊ ना.
हम्म शांत जागी कुठं जाऊ?
वरती जायचं.
हम्म. उकडून खायला मला अंडी पाहिजेतच. सहा रुपयला एक बरं की. केवढी आणली म्हणजी केवढी सीन आहे? सहा रुपयला एक अंडं.
हम्म आमच्याकडे कसं आहे काय माहिती?
दुकानात आठ रुपये ला.
काय माहित गं नाही मला पण.
दुकानात आठ रुपयेला आहे गं. तुझं सगळं एक ट्रे आणणार आहेत.
बघ काय माहित नाही आम्ही ते बाजारात ना सांगतोय अर्धा डझन.
तुला कोणत्या आणलय? तिला म्हटलं शंभर रुपयेचे अख्खे अंडे आणते बाकीचे ते देती ची दे मी जास्ती आणणार आहे म्हटलं. बरोबर घ्या सांगितले ते तू तू सांगायचं मीच सांगय लागलो मी.
तूच आणायचा मीच सांगायला आलो म्हणजे मामाला सांगून जा . हम्म .
इच्छा तसं पप्पासने
तिला बाहेर ये म्हटलं. ना हो कोण खातील म्हटलं मी उकडून खा . ह्याने तरी बी दिवसा म्हनाणे. . आ आता बघल्यातून जेव्हा चहा बनवती का? आता मी येईन नंतर मला वाटते हाक मारल्या आणि बोलले चहा पिऊ म्हणून. मी म्हंटल ते तिघे जणी बी आहेत न? तीन कप ठेवले बाई बिस्किट बटर काढलो माने आतनी चांगली तीन कप देऊ म्हटलं ठेऊ म्हटलं. दिलं नं त्याच्या सा त्याने तिच्या समोरच चाय ठेवली त्याजामुळे . बोला
बोल ग तिथं नंतर बोला.
हम्म बोल बोल.
काय आहे बाई तुझं कामं करतीस तू.
. हम्म.
पल्यास कसं व्हायचं ते?
कस व्हायचं म्हणजे मला त्याच्या आता रागत आ मला त्याचा तर रागत आलाय म्हटलो.
का
मग ते व्यवस्थित होईना म्हणून.
तू नीट कर की पहिला.
नीट आणि काय ते केवढं पण केलं तर ते झिरो झिरो पडायलय म्हणल्यावर.
आत्ता लागला तर तू बोलत नाहीस दुसरीकडं बोलत बसतीस.
हम्म. गाव हाय ते शहर नाही.
गाव असलं तर काय झालं?
हम्म.
आता हा झाल्यानंतर नंतर करणार आहेस का नंतर करू?
बघतो की परत लागतोय काय लागला तर करतो नाहीतर मग तुला फोन करून सांगतो.
नंतर कर की.
का
अ पप्पा पण आल्यात भांडी घासायची हाईत.
हम्म.
तू कितीला जेवण करतीस?
सात नंतर.
सात नंतर
हम्म.
म त्याच्यानंतर तुझा आवरलीस की कधी पण कर मला.
हम्म.
हायच मी बोलतोच किती लागल तेवढं बोलतो.
अ ब व्हायला तर अगं परत एकदा ट्राय करून बघतो जर लागला तर लागला.
लागला लागला तर मी बोलू कधी ग मी जाणारयं.
काय कराय जाणार आहेस?
पप्पा आलात गं.
मग काय झालं बोलकी.
ती पोती आणल्यात ठेवायची आहित अजून भांडी पण घासायची आहेत.
मग घासतिया घे मम्मी.
घासतिया कुठं झोपलिया अजून उठाय नाई ती.
मग उठत्या की उठव जा की तिला आता तुझं झालं म्हणून चाललीस वय लगेच.
अगं बाई करतो की थांब. तुला नंतर बोलतो म्हणायलोय की किती पाहिजे तेवढं.
होय. नंतर बोलतिया नंतर मला टाइम नको. तू एक रिकामी हाईस आमच्या घरात दोन्ही कडन बों